हॅलो.
बोला.
हॅलो.
हा बोला.
हा तर मी आज तुम्हाला बिर्याणीची रेसिपी सांगणार आहे.
हा बोला सांगा.
बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला बासमती तांदूळ लागतात. बिरणी वगैरे जे आपले फेवरेट असल ते लागतात तर बिर्याणी साठी सामग्री अ कांदे, लसूण, टमाटा, कढीपत्ता कोथंबीर, खडेमसाले आणि जे जे तुम्हाला आवडेल.
खडे खडे मसाले खडे मसालेमध्ये कुठले कुठले मसाले घ्यावे लागत.
खडे मसाल्यामध्ये एलायची तेजपत्ता लवंग मिरी. अ असला खडे म्हणजे खडे मसाले येतात त्याच्यामध्ये जिरे वगैरे सगळे असतात.
आणि कांदा आणि टमाटो जर तुम्ही सांगताय तर कांदा किती घ्यावा लागेल आणि टमाटो किती घ्याव लागतील.
ते आपल्यावर डिपेंड करत की आपण आपल्याला किती बनवायची आहे किती नाही जर आप
आता जर समजा साधारणतः चार ते पाच माणसांसाठी जर बनवायची असेल तर किती लागतील.
साधारण चार ते पाच मासासाठी बनवा बनवायचे असेल तर मग कांदे आपल्याला चार पाच तर जास्तच लागतील कारण की कांद्यामुळे टेस्ट वाढतो म्हणून अ कांदे आपण चार पाच घेऊ शकतो
हा आणि टोमॅटो
आणि टमॅटो तीन दोन तीन तरी
अच्छा ठीक आहे सांगा पुढ पुढे काय करायचंय मग हा नाु संस्कृती
चिरून घ्यायचे टमाटे चिरून घ्यायचे ते साइड ला ठेवायचे अ त्याच्यामध्ये लागणारी सामग्री मी तुम्हाला सांगितली आता प्रोसेस सांगते अ कुकर घ्यायचा कुकरमध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये चांगले जे आपण सांगितलेले खडे मसाले होते
हा तेल किती टाकायचं आणि तेल किती टाकायचां आणि
अ बिर्याणीमध्ये जास्त टाकायचं बिकॉज त्याच्या त्याच्यामुळे टेस्ट वाढती जसे
मान्य पण नेमकी किती चमच टाकायच
अ जरा आपल्याला चार ते पाच माणसासाठी बनवायची असेल तर आपण पास्ता डवली तर टाकू शकतो
अच्छा ठीक आहे
पाच सहा चमचे टाकू शकतोय तर आधी तेल टाकायचं खडे मसाले टाकायचे ते एकदम लाल होस तोडतळू द्यायचे मग त्याच्यामध्ये अ आलं लसूणची पेस्ट टाकायचे ते टाकल्यानंतर आपण जे कांदे टमाटे टाकले जे कापले होते ते टाकायचे
अच्छा त्याला मिक्सरने करून घ्यायचं का म्हणजे डायरेक्ट अख्खे टाकायचे कापूनच
हा अ आपल्याला जशी आवडते तशी
नाही म्हणजे मिक्सर करून तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा ना की तुम्ही नेमकी कशी बनवता म्हणजे तुम्ही जर बारीक वाटून करता की नॉर्मल एक चॉप करून फक्त टाकता तळायला
आम्ही चॉफ करून टाकतो
अच्छा ठीक आहे म
हा मग कांदे टमाटे जे आपण कापले
हा
ते त्याच्यामध्ये टाकायचे ते तळू द्यायचे मग त्याच्यानंतर आपलं जे चिकन आहे ते तळस तो कमी कमी गॅस करायचा आपलं जे चिकन आहे त्याच्यामध्ये हळद टाक टाकायची लाल मिरची पावडर टाकायची गरम मसाला टाकायचा दही टाकायची ते चिकन मध्ये आधी ते धुतल्या वर मग ते मिक्स करायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडस
हा
मग ते साईड दोन मिनिटं ठेवायचं त्याच्यानंतर जे मसाले आपले जे तळले त्याच्यामध्ये ते चिकन ओतून द्यायचं त्याच्यावर कडीीपत्ता वगैरे कडीी पत्ता वगैरे टाकून ते हलवायचं कमी गॅस करायचा आणि थोडस शिजू द्यायचं पण दुसऱ्या गॅसवरर आपल्याला एक पातीला घ्यायचे पातील्यामध्ये पाणी ठेवायचं तांदूळ जेवढे असेल तेवढे अ तर पाणी ठेवल्याच्या नंतर थोडेसे खडे मसाले टाकायचे अ दाल वरे त्याच्या टाका थोड ते टा टाकायच आणि थोडस मीठ टाकायचं तर अ जे आपल्याकडे जे तांदूळ आहे ते त्याच्यामध्ये टाकले काम थोडस हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडसा भात असा कच्चा ठेवायचा जेणे करून तो बिर्याणीमध्ये जास्त घटघट नाही लागणार. मग ते शिजल्यानंतर ते तांदूळ जे आहे ते गाळून घ्यायचे,
हां.
ते एकदम असे मोकळे मोकळे करायचे
हा थंड, हो दहा ते पंधरा मिनिट थंड करून घ्यायला हवे
हा, मग त्याच्यानंतर जे आपलं चिकन दुसऱ्या कुकरमध्ये शिजलंय त्याला चाळून घ्यायचं मग नंतरून जे हा आपण कुकरमध्ये ठेवलं होतं चिकन
हम,
हा ते चाळल्यानंतर जो जो भात हे ना जो आपण बनवला होता तो त्या चिकनच्या वरती टाकायचा लेयर त्याची लेयर बनवून टाकायचा नंतर अ
आधी भाताची लेअर लावायची आणि मग त्याच्यावर चिकनची लेअर असंच ना?
हां. चिकन ची लेयर आधी मग भाताची मग परत थोडेसे चिकन दोन तीन पीस वरती त्याच्यानंतर दो ते लेयर लावल्यानंतर आपण कांदे घ्यायचे दोन तीन ते कांदे घेत घेतल्यावर जे तळून घ्यायचे एकदम लालसर एकदम अ तळायचे हा. मग नंतरून ते थोडेसे थंड होऊ द्यायचे.
म्हणजे तळण्यासाठी नेमकी किती कांदे घ्यावा लागतील?
तीन ते चार कांदे, काय मग ते प्रत्येक लेअर वर कांदे ब पसरवायचे कोथंबीर परत प्रत्येक लेअर वर कांदे कोथंबीर असं करायचं मग त्याच्यानंतर अ एक वाटी घ्यायची वाटीमध्ये कोळसा गरम कोळसा घ्यायची त्याच्यामध्ये थोडासा अ अ ते एक एक एक चमचा टाकायचा त्याच्यामध्ये मग नंत करून ते भातावर ठेवायचं मग झाकण लावून द्यायचं, पाच पाच मिनिटं झाकण लावल्याच्या नंतर मग ते उघडायचं, म नंतरुन एका साईडन असं अ एका चमचाने ती काढायची हा हॅलो हालवून घ्यायचं आणि ती काढायची एका ताटलीवर ठेवायची नंतरून मी तुम्हाला झाली अशी आपली, बिर्याणी रेडी, तर मी तुम्हाला चिकन करी पण सांगणार आहे. तर चिकन करी बनवायसाठी आपल्याला आपण बनवलेले चिकन आहे.
हा.
आपण आणल होत.
हम.
तर हा, चिकन धुवुन घ्यायचं कांदा काप
हा
कांदे कापून घेतले का एका
चिकन जर धुवायचं असेल तर किती वेळात धुवावं लागेल साधारणतः
अ एक ते दोन वेळा,
ठीक आहे
हा तर कढाई घ्यायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर कांदे टाकायचे दोन दोन चम्मच टाकायचे दोन ते तीन कांदा आपण दोन घ्यायचे तेल तीन चम्मच टाकायचे
हा
आणि ते लाल होऊस तर थोडेसे तळू द्यायचे मग नंतर धु घलेलं चिकन त्याच्यात टाकायचं मग हळद वरतून टाकायची आणि मीठ टाकायचे कोथंबरी टाकायची आणि ते अ चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं मग नंतरून ते चिकन शिजत तोड आपण इकडे त्याचा मसाला रेडी करू करायचा एक तवा घ्यायचा तव्यावर हरभरायची डाळ भाजून घ्यायची तेल टाकून त्याच्यानंतर खोबरं अ जेणेकरून भाजी जर थोडीशी जास्तच पातळ झाली तर मग
अच्छा घट्ट करण्यासाठी म्हणजे ग्रेव्ही टाईप बनण्यासाठी का
घट्ट करण्यासाठी भाजीला तर अ तव्यावर खोबऱ्याचे बारीक बारीक स्लाइस कापून घ्यायचे ते अ जे कापलेले स्लाईस येते तव्यावर टाकून थोडेसे लाल होऊस तर तळू द्यायचे मग टमाटा आणि लसूण हे दोघं त्याच्यामध्ये तळून घ्याव्यात मिक्सरमध्ये करा म त्याच्या झा का मग त्याच्यानंतर चिकन शिजून झालं का ते एका बालमध्ये काढायच मग कडई ठेवायची तीन ते चार डवल्यात तेल टाकायचं त्याच्यानंतर जी दळून झालेली पॅस्ट आहे आपली वाली ती टाकायची ती हलवायची त्या मग थोडे मसाला टाकायचा गरम मसाला लाल मि पावडर एव्हरेस्ट मसाला थोडीशी हळद टाकली काम ते चांगलं तेल सुटत थोडं तळू द्यायचं त्याच्यावर कडीपत्ता आणि कोथंबीर टाकायचं मग ते एकदम तेल सुटलं शिजलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकायच ते दोन मिनट त्या राहू द्यायच मग नंतर थोडस पाणी टाकायच आपल्याला जेवढी भाजी लागते तेवढी पाणी टाक नंतर थोडस वरून मीठ टाकायचं कोथंबीर टाकायची आणि चाळायचं जर भाजी पतली झाली तर मग त्याच्यामध्ये हरभरायची जे आपण हरभऱ्याची जी डाळ आहे ती भाजली होती ती टाकायची दळून ती टाकायची हा दळून टाकायची
ओ ओके
हा अशी आपली चिकन करी रेडी झाली आहे त्याच्यासोबत तुम्ही चपाती किंवा पुरी बी खाऊ शकताय ह
होके ठीक आहे तुमची रेसिपी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितली मला खरच कळाली तुम्ही कसे सांगितली. मी नक्की ट्राय करून बघेल तुम्ही जी सांगितलेली रेसिपी बिर्याणी आणि चिकन करी हो धन्यवाद. तुम्ही एवढी चांग रेसिपी सांगितल्याबद्दल
थँक्यू